हॅलो
हा येतोय, आवाज
हो हो येतोय, अ दिवाळी हॅलो
हा आई येतोय, येतोय आवाज बोला बोला,
अ तर दिवाळीच्या सुट्टीच कसं काय म्हणजे अ काय म्हणजे दिवाळीच्या सुट्टी आल्या की, खूपच असं आनंद होतो. ना की आपण कधी माहेरी जातोय. आणि कधी आणि
दिवाळीच्या माहेरी गेल्या नंतर फराळ खाय मजा वेगळीच असते. जसं की सुट्टे लागले की, मुलांना पण खूप आतुरता असते. आमाच्या गावात ला जायची. आपण तर महिला फक्त काय बघ, तोलक लक्ष्मी पूजनाचीच वाट बघत असतो. लक्ष्मी पूजन झालं की लगेच कधी भाऊबीजचा दिवस उगवेल, आणि कधी आपण पण माहेरी जाऊ
तेच तेच आणि कसं ना, आमची आमची मुलं पण लगेच असं आता दिवाळीची सुट्टी आले आता अभ्यास काय करायला लागणार नाही. त्यांना कसं थोडस शाळेचं टेनशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या दूर होतात तस त्याच्यामुळे काय आणि काय?
आपण पूर्ण, पूर्ण फॅमिली आपली पण तेव्हा एकत्र भेटते बहिणी भाऊ सगळी जणी
हो हो, सगळे पर सगळा परिवार एकत्र येतो हे ना जे शहरात राहणारे ते गावाला जातात. सगळे असतात ह ना. हा बाकी अजून पण अजून त्यातमध्ये कस घरात ची साफ सफाई त्याच्यानंतर आपल्याना पण फराळ वगैरे बनवाव लागत, पण ठीक आहे म्हणजे बर वाटत जरा दिवाळी आली की तेवढीच एक साफ सफाई होते घरात
घराची साफसफाई होती त्यानंतर सगळ्यांना असं नवीन वस्तू आपल्याला काही घ्यायची असेल तर आपण ते दिवाळीचा आठवण म्हणून नवीन वस्तू खर करतो घरासाठी घराला कलरिंग करतो
होय.
लहान मुलांना त जास्त करून कपडे घ्यायची खूप हौस असते.
हो लहानपोरांना काय आपल्याना पण असत ना मामाच्या तिथ गेलं की आता चला भाऊबीजेची मामाची पण साडी असणार आई वडिलांकडून कधी कधी आई वडील सुद्धा आपल्याला म्हणजे म्हणजे मला तर देतेच असं कपडे वगैरे किंवा साडी
हुं दिवाळीच्या वेळेस खास करून आपल्याला आपण रोजचं जे घरी जेवण बनवतो ते जेवण आपल्याला किती कोणतरी अ स्वतः वाढलेलं बनवलेलं ताट म्हणजे आपली आई असेल वहिनी असतील
हम्म हम्म होय ना.
आपली एक स्वयंपाकाची विश्रांती होते.
हो तेच तर विश्रांती पण असते आणि कसं न असं भेटत नाही ह्याचा आनंद एक वगळाच. असत आणि त्यात मग कसं अजून सुट ती असते, मग सगळे प परिवारा सोबत आपण म्हणजे कुठे कुठे जरास
तर मला खूप आतुरता असते. कारण माझे क्लासेस कंटिन्यू चालू असतात. मला असं होत की, आता हे थोडस व्याप कमी होईल आणि गावी जाऊन मस्त रिलॅक्स. मी तर गावाला गेली तर फक्त पहिले एकच म्हणते की एकदम निवांत होतय. कारण शेतात राहिल्यानंतर ते शेतातलं वातावरण दिवाळीच्या वेळेस पोरं पिकलेले असतात.
हो बरोबर
म ते भावाचे अ बहिणी ते मूल ते बोरं वेचून आणतात. आपण ते बोरं खातो. शेंगांचे झाड असतात. भुईमुगचे तेव्हा तेव्हा नेमक्या दिवाळीच्या वेळेस शेंगा वगैरे आलेल्या अस तर
हो ना तेच तर आणि कसं ना भुईमुगाच्या शेंगा तिथेच उपटून शेतातच मस्त अस भाजायच्या तिथेच खायच्या तो म्हणजे अ ती मजाच वेगळी असते. हे ना आणि त्याच्या नंतरला मग आपले काही नातेवाईक वगैरे येतात मग त्यांच्यावर अस प्लनिंग पण होत कुठेतरी दूर जाण चला बाबा आता आणि प्रत्येकाच्या घरचा एक फराळ असतो वेगवेगळा अहह ह पण एक.
काही तर आ आता तर असच होत. कि आता लग्न जमवायचं असेल किंवा आपल्या काकांची मुलगी आपल्या भावाची मुलगी मोठ ते असेल ते बोलणे पण होतात त्याच वेळेस.
हो ना.
एकमेकाच चांगल परिचय होत. तो त्यावेळेस. मग कधी कधी तिकड न दिवाळीच्या सुट्ट्या कंप्लीट होईपर्यंत पण लग्न जमत आमच्या पण ह्या दिवाळीत तसच झालेलंय.
अहह तसच बघ.
तु ये. अमम काकांची मुलगी होती. ते खूप दिवसापासून नाही नाही नाही नाही चाललं नेमकं कोण हो नाही म्हणेयत तर ते आम्हाला कळतच नव्हतं. काकांना विचारलं की काक का सांगायचे ते विचारत नाही यांना बोललं का ते म्हणायचे ते नाही म्हणताय अस सगळीजणे एकत्र बसल्यानंतर दोघांचा होकार असून एकमेकाला विचारायला न जाणे छोट्या छोट्या गोष्ट ं तीनवार अडून राहिलेले होते आमच्यासाठी तर दोन हजार पंचवीसची दिवाळी खूप म्हणजे ल सत्रा वारी
अच्छा म्हणजे काय असं झालं एकदम
असं म्हणजे ते अ अ म्हणजे ते एकमेकाला जे नवर देेव नवरी होते ते एकमेकाला खूप लाईक करायचे पण फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे ते- मुलीचे आई वडीलही मुलाच्या आईवडिलांना विचारत नव्हते आणि विचारत नव्हते म्हणजे ते खूप दिवसापासून बोलत नव्हते पण हे
दोघांच्या मनात एकमेकांच्या मनात होते ते
त्यांच्या डोळ्यात हा
हो परिवाराकडून थोडासा नकार होता
आणि शिवाय सख्खे होते जवळची त्याच्या नात्यातले होते पण मग असं कुठेतरी अनोळखी सारखे अडकून पडलेले आपण म्हणतो ना तसे ते आड म्हणजे यांच्या घरचे दुस ते मुलीवाले मुलगा शोधायचे आणि सोबतचे ह दुबईला दोघं सोबत जॉब ला होती इकडे सगळ्यांना माहिती असून सगळेजण इकडेच शोधत
अच्छा त्यांचं तिकडे आणि हे लोक दुसरं नाही पण--आता त्या दोघांची इच्छा असेल तर म्हणजे परिवाराने पण थोडस नम
हो हो. आता पुढच्या दिवाळीच्या दिवशी कोणताच मुहूर्त न बघता आता मराठा समाज त्यांच्या मधे कस असतं मुहूर्त बघूनच लग्न करतात, पण यांनी ठरवले नाही. की आम्ही असं अनोळख्या पद्धतीने आमच्या ते आहे वडील एकमेकांशी ज्या दिवशी त्याच दिवशी आम्ही लग्न करणार
हो ना मग ते पण एक बरोबरच आहे. ना परिवाराला आपण ना म्हणजे, हे करून जे एक प्रकारे ठीक आहे. पण ते कधीच खुश म्हणजे, त्यांच्या मनात ती गोष्ट सारखी अस म्हणजे, सलत राहील की आम्ही आईवडिलांच्या
ह
म्हणजे विरोधात जाऊन लग्न केल्यासारखं, त्यांना असं नको वाटायला ह ना मग त्यांची
ते बरे हाय जपली जातील त्या त्यांना आयष आयुष्यभराची भाऊ बहिणींना एक आठवण राहूदे. कि आम्ही हे शिको नाही लागलो. तुमची कशी गेली दिवाळीची सुट्टी?
अं आमची गेली चांगलीच गेली, आमचं तर काय फराळामध्येच गेलं आज गेलं गावाला गेलं की चला आज ह्या घरी आमंत्रण म्हणजे अगदी परिवार सो सोडून आपलं गावातलं सुद्धा, चला बाबा जावई बाप पालेत. चला दोघांनी पण या, आणि आज आमच्या घरी या फराळात. ला मग रोज असं आज ताईंच्या घरी उद्या मग म्हणजे अशी मामी भाऊ ते असं सगळ्यांच्या च्या घरी जाय लाग त. मजाच येते असं मग सगळ्यांच कस फराळाचा आस्वाद घेतायेत वेगवेगळं सगळं ह ह ह टेस्ट वगैरे वेगवेगळं असत. चार जेवन.
आमाझ गावी लग्न झाल्या ना नंतर गेल्यानंतर तो आनंद वेगच असतो. ओे आपल्या बालबणीच्या आठवणी. मा म्हणजच्या मुलांसोबत मुलींसोबत आपण. घालवलेला प्रत्येक क्षण आपल्याला आ हौत
होय आणि कस मस्त कीना.
हो काय काय करायच. किती मस्ती करायचो.
हो आम्ही तर गावाला गेलो की, पहिलं जिकडे नदी वगैरे असते ना, तिथे पहिलं आंघोळी वगैरे अस आम्ही तिथेच जातो, खूप आवडतं आम्हाला. तिथे असं एक एक देवी देव. ताच घालवायचा ह आणि कसं ना म्हणजे लहानपणीच्या आ णी आहेत ना शछवटी आणि सगळे गावाकडचे जे काही मैत्रिणी भेटतात काही नाही भेटत काही काही जणना आम्ही फोन करून सांगतो मी ह्या
हो आता गेट टुगेदर होतात मायरी गेल्यानंतर
ह ह तेस्त पण खूप बरं वाटतं सगळ्यांची भेट होते
हो आणि असलं असत काही म्हणजे आपले जे जाऊ अस काही मुलींचे खूप कमी वाट लग्न झालेले असतात
हो ना तेसत आहे कोणा कोणाचे सुख दुःख दुःख म्हणजे आपल्या ज्या मैत्रिणी वगैरे अस
हो असं सगळ्यां माण सांना ते वेगळंच असत आणि
हम्म हम्म
तिकडे खूप म्हणज लग्न झाल्यानंतर भेटलो तेव्हाची ह ओळख वेगळीच असते
होय ना पण खूप मजा येते हा बाकी असं वाटतं ना एकदा गेलं की यायला नाही वाटत पण काय करायच मुलांची शाळा आणि ते सगळं सुरुवात झालं की मग याव लागत ह ना बाकी तर खूप मज्जा येते
दोघीचे दिवाळी
हो हो तेच तर आणि कस इथे तर काम असतच. आईकडे गेल्यावर थोड आराम पण असतो. सगळं एकदा हे ना पाहुण्यांसारखं
जी
ह् हम चला आहेय त सगळ
वेगळे असते आपली
होय, होय तेच तर
चालेल ठीक आहे. मग बोलू आपण,
हो हो हो चालेल चालेल, हा चला बाय बाय